हॅलो आवाज येतोय का
हा येतो येत काय करत होत खाल तर
जााळीम बाधे चालू ना ते चालू
ह पासा पाऊसा आलाता का
पाऊस चालूय आता पण त्याच्या घरी आलो ना आता कीपस तेवाला होन चालेे ना बि व लिह जह मग त वढत नाही काही नाही झाड पाणी पडेल रा हो झाड मोठ ना नाही होती नाही म पट्ट त्या राहत्या कापडाच्या
हा हा कापडी पट्टय का
हा
हम्म
ती काही वडत आणि काहीच नाही भिजली का त्या झाड व पाणी पडेल त्यात पाऊस बी चालूच आहे मग आग वगैरेठ
दोघही पणंग्या जात का दोघी पण गेल्या होत्या
हा
म्हणून गला बरं आहे म का तिघं पण होते का
होम बाकी तुम्ही काय करता चालू
आम्ही आज घरीच आज मी काही केलं केलं काडक्या गोळा करायच्या त्या भागात पण तिचं भरलं का नाही? नाहीऊ ओ, ह्या अशा उन्हाळ्याच्या काडक्या राहिले ना
हा बोलतवलोटेल
ह मग सर्पणाला आणायचे ते गोळा करून पण तिचं बरलं मला वागताच येई ना सोमवारपासून जस नुसत कमराला जाम करून टाकलं मला गेलीच नाहीता नाही ना
जाऊन ते काय म्हणत ना पाय लावतं का असं काहीतरी करते ना कर ते पोलाला पाय कर ते असं
पण मग पलाचं नाही माहिती पण मग पाय कोण लावितो कोण नाही ते माहिती नाही कुठ जाते.
हा तपेशा गो हे
ग सोमवार पाासून गोळा्या घेऊ राहिल, फरकच पडा ना त्याला
माझे मत त्याच्या ये कु डतं मंतर टाकता बर का
हां.
इकडे जायचं ना मग काल गुरुवार होता ना तुम्ही अ होऊन गेला कुठ गेले हा पेपर काय, काय,
माणसांचे काम चालू, न्यायला कोुणी नाही. ह मस वाटलं होत, रविवारपासून वाटत जावा म्हणून पण माझं कामात चालू येतं न्यायलाच कुणी राहत नाही.
काका नव्हता का घरी?
नाही. तो पेपर टाकल जायला होता. पण गाडीला चार्जिंग नव्हती, चार्जिंग संपून गेली होती. गाडी सारखी फिरते राहते. चारजिंग राहत नाही जायला.
हा, हा, देतात नेमक कामाचा सीजन आला.
हा
आता काही पण कांद्याचे भाव वाढले त्याच्यामुळे त्या ट्रीप भाडा चालू असेल आणि पेपर टाकायचं ते चालू असेल भोत वाढायचं त्याच्यामुळं काय सगळं एकत्रच
परत बळी
तेच ना मग सगळे काम एकत्र आले टॅक्टरचे बी गाडीचे बी खेप्पा पण त्यामुळ
आता तर आत आपण शिकेल असत स्कुटी तर बरोबर जे तर पण शिकेल नाही. जेव्हा आशी नड आली का तेव्हा वाटत शिकावं. शिकायला हिथ सारखे शहाने माणस राहते त्याच्यामुळे असं वाटत
काही शाहानी माणसं काही आता कोणी काही सांगतच नाही की शहाण्या माणसांचं काही आपल्या गरजे शिकलेलं असलं म्हणजे कधी उपयोगात येतं.
आहे पण म लाज वाटत ती ओ
काय लाज वाटायची त्याच्यात. उलट आता गरज आहे गाडी शिकणं म्हणजे तुमची घरची स्कूट हे पोर आहे शिकवायला,
ते हाय.
तेच ना शिकून घ्यायचे ना.
म्हणजे कुठं बघ नाही काही तर तुम्हाला दोघीदा जायला किंवा पाहिला तुम्हाला. अ ललेच माणसान अवलंबून नेह रावा लागत ना. आता बाबा तुम्ही म्हणता जायचं जायचं. तीन माणसं घरी नाही मग अडाकल्यासारखंच ना. मग येत अस तिथ गेल्या असत्या ना तो बदल कडतो.
हम्म त्यात चाललं होत.
शिवाय.
गाडी घ्यायची कंपनी वाल्यायला म्हटलं मग त्या कंपनी जायला गाडी घ्यायची ही गाडी घरी लागत ती ना.
गाडी कोणती घ्यायची मग आता.
कोणती म्हनु राहिला का शाईन म्हणतोय मग काय माहीत आता.
मग ही स्कूटी तेव्हाच घ्यायची तेव्हाच हे करायचं ना.
या माणसांनीच दोघा भावन नरेटवलं हे दोघं लांडले दोन्ही म्हणायचे. तिने घीची आपल्यालासकट त दुसरी घे पण काच येई ना ऐकलं नाही पैसे वव पैसे व्हाववी. आ घेऊ चव ना दो आणि आता तिचं मुडं गाडगं फार. परपुरी उडी करून फुलीची गाडी.
ला ताटकले ना उचलून गाडी आणल.
त नीच चेताकची ते व चार पैसे जास्त कोण चांगली घेतली तर ्य राात.
म आता चाललंय. म सकाळच्याच प्रियांका म्हणती ही गाडी आम्हाला ती गाडी तू माणसायला. तुच तझी भगली मग तो म्हणतो हा दिन मी तुम्हाला. चांगली करून देईल मी मग तुम्ही तुम्हाला मस्त करून देतो म्हणे. म्हटलं शिकून तर घेऊ द्या आधी शिकलेऊ मी पाहतच.
हम हम ह
शाईन घ्यायची आहे ग मग त्याला.
बाकी काय चालू आहेज. तब्यती ब आहे सगळ्याच्या.
हम्म बर.
म म कसवाब न पू तला ब पाणी
हा थोडस तेवढंच. सुकायला लागले होत ना थडं ए वर लागलोत ना.
हम्म सुख एकगलात.
मुकावळ कोम राहतो ना.
हा. त्याला काय एकमळे वाऊन असल का थोडं वार जरी आला हल्लं तरी लगेच. उघडं करून जात.
तेच नाटक
हम्म. म जात.
टमॅटो लावली.
नाहीय लावायचे.
तज लावायचे होते ना.
आा आज लावायचे होते हा रोप फथ ना रोप बुटे
ह कधीच सांगितले टाकायला
टाखयला नत सांगेल असं डायरेक्ट ऑर्डर देऊ बं कारण क हा येतच
हा मग तिथच ना
जव जवळच नर्स हा सकाळी गेली होती पाहायला हा आता उद्या नाही तर परवा पाहू
कं क रोपाची क्वालिटी कस चांगली राहील ना त्याची नवीन पहिलंच वर्ष त्याच्यामुळे क्वालिटी पण
क्वालिटीज देई ना तूी
हा तुम्ही नव्हता केला का. तुम्हाला म्हटली हो ती ना जाऊन प नर्सरी मध्ये कोणती कोणती रोप आले
जायला वेळच नाही ताई आणि गेलं बी ना तर तिथं लावावेल राहत कुणी राहत नाही मधी गेट बंद राहतं पाहिला जाता नाही येत ना
ते मामी असतील ना
रहाते पण मग घरात राहाते पण मग उघडती नाही कोणाला मी परवानगी तिथे जायला
हम् हम्
ते कस कुळा कधी काय तर कधी काय असं होतं ना कोण कसं कोण कसं त्यापेक्षा आपण केलेलं बर
ह मण सकाळी घेऊन गेले होते पाहून यायचं ना रोप त्यांना सांगायचं ना कोणते कोणचे रोपयचे नाही तर त्याला फोन करून विचारा रो कोणतं कोणतं या येईल का म्हणून मिरची आणि वांगा आहे का
हम् तस फोन करून विचारून पाहावं लागेल मग
हो फोनवर विचारलं तरी येईल
हम्म काय काय भाजीपालाय काय काय नाही तुम्हाला न्यायचं काही
हा मला घ्यायच पण एवढं नाही लागत आहे मला थोडं येणला कोणला तुम्हाला बाकी कोणा घ्यायच असेल एक ट्रे दर ट्रे घ्यायला लागतो ना
हा ट्रे घ्यावा लागतो डायरेक्ट
मास पण तुम्हाला काय आम्हाला काही असं वाटून वाटून
मिरच्याच आणायचंय मला हाय का काय विचारावं लागला ती
मग तेच विचारून पहा फोन करू
हा पाहते विचारून काय म्हणते असलं तर मग घेऊन यावं लागेल
तेच ना म
आणलं तर करेन तुम्हाला फोन
हं
आणलं तर करील तुम्हाला फोन
चालल
असेल रोप तर म काय स्वयंपाकाला बिलगिच असाल आता
नाही नाही अजून थोडा वेळानी एवढ्या लवकर नाही
बाजीपाला हायत का
हम
भाजीपाला आहे काही
भाजीपाडला काही नाही काही अजून लाडावलाच नाही म्हटलं देव सरी पाडून भेंड्या व भेंड्या घोराने
भेंडीचं बी आहे का
हा
म दवारणी लावून थोडीशी
हा
द्या भिंडीवरणी लावू
तेच ना मग म्हटलं ते लावून देऊ चार पाच वांग्याचे झाड मिरच्या चार पाच झाडं होऊन राहता मी
हा
लावलेवर काय उपयोगात नाही पडत ते
हा वाया जातो सगळं
वाया जातात त्या पै एवढं पतंुर पण त्यापेक्षा मग चार पाच चार पाच जण राहिले की बरोबर घरात परत होन राहातं
ब चालेल चाल
बरं चला करा बंद करा तिकडून
अ